लो
आ आवाज येत नाहीये का?
हां आवाज मगाशी येन झालता बोल आता आवाज आला.
अं काय नई आताच जेऊन बसले बगा तुमी.
हां होय आता नाही अजून जेवायचंय नंतर. बोल की काय म्हणतीस?
अं काय नाही काय बनवलाय जेवायला?
जेवायला आज काय चपाती भाजी. अं बटाट्याची भाजी, आमटी डाळची. हे बनवलंय. तुमच्यात काय बनवलंय?
अं हां आमच्यात पण काय रेग्युलरच की, आता आपल्या इकडं कसं कोल्हापुरी स्टाईलस सगळ बनतं. हो, मिसळ वगैरे पण भारी वाट ते ना कोल्हापुरी मिसळ वगैरे फेमस आय. कसं बनवताय तुम्ही?
मिसळ आम्ही काय अ मटकी-मटकी जरा धुऊून घ्यायचं त्याच्यात कांदा टोमॅटो परत काय चिंच वगैरे पण घालायचं आणि अ चांगलं ते हे करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं म्हनजे एकेक जण गो कुकरला लावून पण घेतात पण अ आपण भांड्यात लावल तरी चालते आणि कुकरला म्हणजे कसं चांगलंच गिर शिजतय आणि त्याच्या अर्क उतरतय त्याच्यामुळ मिसळ पण छान लागतय. आपण अनं ते पावा सोबत टॅमॅटो कांद्या सोबत आपण खाऊ शकतोय.
हो आणि दिवाळीमध्ये तर काय कायम असं सकाळी मिसळच असं त कारण ते काय आपलं फराळ बनवलेलाच असतो तो मिक्सरवरून घेउनचाय हो
मिक्स करून आपण खऊ शकतोय ते कस ई सोपी पद्धत व राहतने नय आपल्यालाच आणि फरसान वगैरे म आणायला लागत नाही त्याच्यामुळे घरात सगळं अ म्हणजे उपलब्ध असतय त्याच्यामुळ आपण घरी करू शक
हो मिसळची रेसिपी कस लई म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ना त्याला कायतरी ते काळा मसा साला वगैरे
हा काळा मसाला परत गोडा मसाला वगैरे म्हणजे घालतात म्हणजे स मस मसाला मार्केटमध्ये म्हणजे अहे उपलब्ध आणि काळा मसाला मला काय एवढं माहिती नाही गोडा मसाला घालतात माहितीये काळा मसाला काय असत हा म्हणजे खडा मसाला असल तो
तो काय माहत नाही म्हणजे असंच की युट्यूबवरती रेसिप पी वगैरे बघताना सांगत नाहीत का ते काळा मसाला आणि ते काही सांगत बी नाहीत की त्याज्यात काय घालतात आणि बाहेर असं खायचं म्हंटल्यावर पण ते किती शंब्बर दीडशे च्या वर ते आता
दीडशे ज ग घरात केलेलं चांगलं पण असतय आणि आपल्याला स्वच्छ धुवून वगैरे आपण वापरलं असत ते बाहेर कसं नाही धुत नाहीत काय नाहीत म त्याच्यामुळ आपल्याला व इन्फेक्शन वगैरे होऊ शकतंय त्याच्यामुळ आपण घरीच बनवलेलं चांगलं. कुठलाही पदार्थ म्हणा इडली डोसा हा हानिकारक हाय. इडली, डोसा, उतापा ये हे पण आपण घरी बनवलं तर म्हणजे पौष्टिक पण आणि मूलं पण खातात. आप आपण पण आणि चांगलं पण असतंय आणि इन्फेक्शन वगैरे आता बाहेर कसं धूत नाहीत व्यवस्थित सगळं पालेभाज्या वगैरे हा स्वच्छता वगैरे नसतात ते त्याच्यामुळं कायतरी पोरांना पण इन्फेक्शन होऊ शकतंय. आणि आपल्याला पण काय पण होऊ शकतंय त्याच्यामुळं आपण घरी बनवून अ चांगलं म्हणजे खाऊ शकतोय ओ त्याच्यामुळं घरीच बनवल्यालं चांगलं पण
ते स्वच्छ पण नसत काय नसत आणि प्राईस त्याची भरपूर असते बाहेर अ
त्याचं हा ते प भरपूर प्रमाणात आता प्राईस ते रेट त जास्त भरपूर वाढवलेले आहेत सगळ्याच रेट आ आता वाढवल्याले येत.
आणि आपल्या इकडं तर जरा कमी तर हाईत बाहेर म्हणजे बाकी असं आपलं कोल्हापूर सांगली सोडलं ना तर बाहेर पुणे मुंबई
म तिथं त्या ठिकाणी तर एवढं वाढलेलंय रेट जास्त त भरपूर प्रमाणात वाढलंय सगळ्याचं सगळ्याची किंमती वाढवून ठेवल्यात. तिथं म्हणजे आता कसं सगळंच वाढत गेलंय ना त्याच्यामुळं आता सगळंच वाढलंय आता सगळं तेल
म्हणजे कसं शाळेच्या कॉलेजच्या मुलं मुली कसं बाहेर राहतात ते बॅचलर राहतात. त्यामुळं कसं अं बाहेरचं खातात. त्यांना माहितीच ये म त्यामुळं वाढीव दर लावतात ते
लावतात आणि काय आणि कुठलं बनवतात ते आता ढोकळा म्हण ढोकळा येतंय का तुला
ढोकळा मला येतो बनवता पण तो रव्याचा पण छान होतो आणि बेस सन पीठचा, जास्त करून बेसन पिठचाच बनवतात.
हा ना. जास्त करून बेसन पीठचा छान होतोय, कारण की का त्याच्यामध्ये कसं मस्त वाटतंय ते खायला. रव्याचं कसं, अगं अल्टरला, म्हणजे पर्यायला ये तो आपण जर आपल्याकडं उपलब्ध नसल बेसन, तर आपण तर रव्याचा करू शकतोय, पण मला रव्याची टेस्ट काय मला माहित नही एवढी कशी कर
नही छान लागतंय, पण कसं काय करायचं? अ रवा न भाजता तसाच घ्यायचा आणि थोडंसं त्यात एक दोन वाटी बेसन घ्यायचं, मग आणि दही असतं दही? किंवा ताक असं मिक्स करून, स् त्याला वाफवून, हा इनो- इनो नाही तर सोडा, जास्त करून इनोच घालायचा.
हा मग ते वाफवून घ्यायचं.
वाफवून घेऊन मग कट करून त्याला, फोडणी मारायची जरा.
णी मारायची, ते पण छान लागतंय.
छान लागतं ते पण असं म्हणजे, त्याच्यासारखी टेस्ट एवढी येत नाही. पण बऱ्यापैकी टेस्ट अशी चांगली असते, चव त्याची चांगली येते.
हां छान लागते काय? हां हां. आणि ढोकळा, परत आणि लाडू वगैरे ते पण छान लागतात. हे ज्यात, म दिवाळीच्या ह्याच्यामध्ये लाडू वगैरे आता आधीमधी आपण करायचं, म्हटलं तर कुठ लंही होत नही, म्हणजे लाडू म्हणा, करंज्या
नही.
हां ज्या वेळी जी दिवाळीची टेस्ट आहे, ती येत नाही आहेे, हे आता आधीमधी आपण कर त ना, त्याला येत नाही, ते दिवाळीतच ते पदार्थ छान लागतात, लाडू, करंज्या
अन त्याचा मसाला पण कसा आपण सगळा आणतो ना विक कत असूदे किंवा बनवतो, ते तसं थोडंसं करायचं म्हटल्यावर होत
होत नाही आणि ते आपण आणायला पण होत नही आणि आणता पण येत नाही, आपण कमी करणार म्हटल्यावर आपण जाऊ दे आता, घरातला आहे ते वाप रुया, असं होतय ना आणि दिवाळीत कसं मग
सगळ्या पाहुण्यांना वगैरे द्यायचं करायचं असतं, त्यामुळं नीट बनवतात.
नीट बनवतात होय.
तुम्ही कस बनवता? चकलीचे भरपूर प्रकार आहेत. म्हणजे चकली